हॅलो! हा नमस्कार बोला.
काय चाललंय?
काय नाही, मी आता कॉलेजचे प्रोजेक्ट केलेत ना, पण त्याची कन्से शिट बनवायची होती आम्हाला. मग मी कण अ कनसेप्ट शीट बनवते.
अच्छा, क म्हणजे काय प्रोजेक्ट आहे?
आम्हाला स्विचबोर्ड पेंटिंग सांगितलं होतं.
स्विचबोर्ड पेंटिंग म्हणजे जसे ते, अ बोर्डसच्या व इकडे, तिकडे, साईडला असे स्टिकर्स असतात तशे तुम्हाला. पेंट करायची आहे का?
हो. हो. तसंच, तस..
अच्छा! हम्म मग ते कन्सेप्ट शीट वगैरे ते कशासाठी?
जर आम्ही क्लायंटला दाखवायच तर, ते आम्ही कसं- प्रेझेंट करणार काय क्लायंट ला त्याच्यासाठी अ ते आहे.
अच्छा! पण म्हनजे तुम्ही काय करताय? नेमक कशा कशाच तुम्हाला अभ्यास करता. त्यातून
मी इंटिरियर डिझाइनिंगचा अभ्यास करते.
अच्छा! अच्छा! मग त्याच्यासाठी हे प्रोजेक्ट्स असतात. आणि त्याची हे कन्सेप्ट शीट बनवायला लागते का तुम्हाला?
हो. हो...
हम्म! चांगलेय मग काय कॉन्सेप्ट घेतलेय तुम्ही?
अ माझी कॉन्सेप्ट आहे किटन
अच्छा! म ते कनसेप्ट शिट त मग तुम्हाला काय पी, पी, टी बनवाव लागते का?
हो आधी फर्स्ट इयर ला असताना आम्हाला, शीट वर बनवाव लागायचं ए थ्री शीट असायची आणि त्या शीट्स वर आम्ही ते बनवायचो. पण आता सध्या थोडं जरा जास्त मॉडर्न झालं आहे आमचं सेकंड इयरचं, सो, आम्हाला कन्सेप्ट शिट ही
पी पी टी बनवयाला लागते.
हा. लागते.
अच्छा प्रेझेंट पण करावं लागतं का? मग तुम्हाला हे पी पी टी.
अ हो प्रेझेंट पण करावे लागते.
अच्छा! अच्छा! चांगली गोष्ट आहे. मग तर अजून तुम्हाला खूप इंटरेस्टिंग- थिंग्स असं ते मॉडेल्स बनवा बनवायचे असतील ना?
हो. हो. अ आता स्टोन पेंटिकची कन्सेप् शीट बनवलीय, पण अजून ते केलं नाहीये. आणि ग्लास पेंटिंगच केलं होतं ग्लास पेंटिंगच झालंय माझ. ग्लास पेंटिंग करून
हम्म म्हणजे टेरियर डिझायनिंग मध्ये तुम्हाला एकदम आसं प्रोफेशनल प्रोफेशनलिझम शिकवत असतील हे ना, एकदम. कि म्हणजे फक्त एक डिझाईन घेतली अशी आपली आणि फायनल केली आणि झाली जसं की आता आम्ही अ म्हणजे पी ओ पी केलो हो तो खूप वर्ष झाली त्या गोष्टीला त आम्ही त्यांना एक डिझाईन ड्रॉ करून दिली फक्त, अ त्यांनी ठीक आहे बोले आणि त तशी डिझाईन कट केली आणि बनवलं त्यांच काय अस कन्सेप्ट शीट वगैरे अस मॉडलिंग मिडलिंग आस काही त्यांनी केलेलं नव्हतं पण अ म्हणजे ते कसे साधे होते ते म्हणून पण तुमचं कसं इंटेरियल्स वाल्यांचं एकदम प्रोफेशनल राहतं ना सगळं, की कन्सेप्ट शिट म्हणजे आयडिया काय घेतली? कशावरून घेत ली? आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही अ काय म्हणजे अ क काय काय अ तुम्ही मटेरियल यूज करणार हे आणि कस बनव णारे वगैरे वगैरे सगळ तुम्हाला प्लॅनिंग करून आणि एका कागदावरती उतरवावं लाग त ना? हम् तेच ते प्रोफेशनलिझम असतं त्याच्यामध्ये एकदम. हम् चांगली गोष्ट आहे इंटेरियरला आता. खूप म्हणजे खूप पैसा आहे इंटेरियर मध्ये पण मला पण करायचं होतं इंटेरियर. मला पण म्हणजे आवड होती त्यामध्ये पण काही झालं नाही ते शक्य नाही होऊ शकलं. तसं मग हो तसं तुम्ही करताय छान म्हणजे छान फिल्ड आहे इंटेरियर डिझायनिंग. पण तसे आता आणि सध्या काय आहे ना? कि म्हणजे सगळीकडेच खूपच घर बां धलं म्हणजे त्याच्यामध्ये साध्या सुध्या गोष्टी अशा नसतातच सगळं कसं मतलब डेकोरेटिव्ह एकदम छान आणि सुंदर हाव आस तं मग घरामध्ये सगळ्यांना कारण की, माणसांची मेंटॅलिटी आता इतकी हे व्हायला लाग ली हे ना की, घरात सुद्धा त्यांना एकदम आनंदी आणि सुंदर असं वातावरण हावं अस तं. आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टींची खरंच गरज पडते अ म्हणजे आस पसारा वगैरे त्याव एक गोष्ट कोणती खिडकी दापोडी कस खरंच ते खरंच त्याच्याने मेंटॅलिटी बिघडते, आणि जर असच सुंदर डेकोरेटिव्ह वस्तू अस तील अगदी व्यवस्थित टापटिप घर असेल छान डेकोरेट केलेलं तर कसं माणसाला राहायला पण छान वाट आणि म्हणजे म त्याच्यामुळ तुमचं हे काम छान आहे. आणि याला स्कोप पण आहे आता खूप डिझायनिंग वगैरे. आणि ज्याला असं आर्ट अँड क्राफ्ट ची आवड आहे ना, तर खरंच त्यांच्यासाठी त खूपच चांगले आहे खूप आर्टिस्टिक क आहे सगळं हे ना?
हो हो बरोबर खूप आर्टिस्टिक आहे आणि खूप मेहनती घ्यावी लागते तसं काय?
हो मेहनत त घ्यावीच लागते मेहनतीशिवाय त माणसाला काहीच मिळत ते म्हणजे आगदी म्हटलं तर जेवणही मिळत नाही. आधी जेवणासाठी सुद्धा खूप मेहनत घ्यावी लाग ते, आधी पैसा कमवा नंतर ते जेवण बनवण्यासाठी मेहनत घ्या.
हम्म.
ते गहू जरी घेत पोळी जरी खायची म्हटली तरी आधी ते गहू आणा, ते निवडा, मग ते साफ करा, मग ते अ त्याच दळा, मग ते पीठ आणा, ते पीठ मळा, म त्याचे गोळे करा, मग पोळ्या लाटा, मग त्या भाजा, मग मिळतात ते म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठीच मेहनत आहे खूप.
हो हो, बरोबर.
तेच ना आजून काय म्हणता मग?
आजून काय नाही, आजून भरपूर काही करायचंय हे आहे मला.
असं तुमच्या इंटेरियरच म्हणजे किती वर्षाच आहे हे?
हे का? हे आहे तीन वर्षाच असत.
अच्छा
पण सध्या माझ आता दोन इयर झालेत, आजून एक वर्ष बाकी आहे, दुसऱ्या इयरला आहे मी आता सेकंड इयर ला.
ह ह
थर्ड इयरला जाईन.
अच्छा तुम्हाला प्लेसमेंटस वगैरे पण आहेत का? कॉलेज थ्रू?
अ नाही प्लेसमेंट नाही आम्हाला कॉलेज थ्रू. ॲक्च्युली आमचे कॉलेजवाले जरा
आच्छा हो ती होत काय काय कॉलेजेसमध्ये नसते प्लेसमेंट हो तुम्हालाच थोडं अ शोधत राहावं लागेल आतापासूनच बाहेर म्हणजे कसं की अजून पोर्टफोलिओ वगैरे तुम्ही रेडी करून ठेवा. की म्हणजे थर्ड इयर होता होता तुमचा चांगला पोर्टफोलिओ तयार असेल त लगेच बाहेर तुम्ही जॉबला गेले जॉब सर्च करायला गेले त लगेच पोर्ट पोलिओ दाखवून तुम्हाला लवकर जॉब मिळेल. आणि कस आता पण बघत राहा कुठे सुट्टीमध्ये वगैरे अ इंटरव्ह्यू दिले त एक्सपिरियन्स असेल आधीच तर म्हणजे लवकर जॉब मिळेल तुम्हाला किंव्हा तुम्ही तुमचं पण टाकू शकता पण पहिले कस एक्सपिरियन्स यायला पाहिजे नाही का? एक्सपिरियन्स आला थोडा तर काम करून एक्स एक्सपिरियन्स येतो आणि मग एक्सपिरियन्स असेल तर म्हणजे कसं स्वतःच टाकायला आडचणी येत नाही. आस हम्म. म्हणजे तुम्ही काही तस प्लॅन केलंय का मग?
हो केलय आम्ही म्हणजे आम्ही फ्रेंड्स वगैरे आम्ही शोधतोच वो पण म्हणजे आम्हाला कॉलेजवाल्यांनी पहिले सांगितलं होतं की सेकंड इयरला इंटरशिप राहणार आहे तुम्हाला.
हम्म.
लास टील त्यांनी आता आम्हाला रि त्यांनी सांगितल आहे की तुम्हीला इंटनशिप नाही करता येणार अ कारण जर मुलांनी इंटर्नशिप करायला लागले तर
ते कॉलेजकडे लक्ष देणार नाही ना.
अच्छा, हो ते ही होतच म्हणा एकदा की म्हणजे पैशाची हे लागली की थोडं बाकी गोष्टीकडे दुर्लक्ष होऊन जातं. पण ठीक आहे तरी तुम्ही बाहेरून करू शकता अह अभ्यासाकडे थोड लक्ष देऊन आणि थोड पोर्टफोलीओ तुमचा पण डेव्हलप करत राहा, म्हणजे कस हम्म. आता तुमचे जे मॉडेल्स वगैरे तेच्यात हो त्याच्यामध्येच तुमचा पोर्टफोलिओ पण तयार होत राहील.
हो ते तर मी करतेच.
हम्म म्हणजे एक अशी फाईलच अह असू द्या तुमची पूर्ण. अह सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी. हो ना, चांगली गोष्ट आहे. असं म्हणजे स्वतः प्रिपेअर राहिला ना पहिलेच तर म्हणजे नंतर त्रास नाही होत आणि लवकर गोष्टी थोड हा तशी येतात तर पटपटा मिळत जात असं. म्हणजे तसं पटकन काही मिळत नाही, थोड मेहनत घ्यावीचं लागणार आहे तरी अह जास्त किचकट नाही होणार गोष्टी अस हम्म.
हम्म.
हम्म. तेच ना. मी आधी पण पाहिले होती माझी बहीण आहे ना ती पण इंटरियर करते ती नी पण खूप असे अह मॉडेल्स बनवलेत ते वेगळे वेगळे आणि सुंदर बनवले होते अगदी म्हणजे टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ असे मॉडेल बनवले होते, त्यातल्यात एक आयफिल टॉवर बनवला होता तिनी अह तारेचा हो आणि तो खूपच सुंदर होता असा छान. एक सायकल पण बनवली होती. आणि केदारनाथच मंदिरच मॉडेल बनवलेलं होत त्यांनी.
वाव!
खूपच छान होते, आणि थोडंफार म्हणजे मी पण तेज्यामध्ये मला पण थोडस आवड आहे ना आर्ट अँड क्राफ्टची, तर मी पण तिला असे थोडंफार आयडियाज देत राहते काही ना काही. आणि म्हणजे तीही मला विचारतच राहते. आणि म्हणजे तिला मी हेल्प करते आणि मला आवडत ते मला म्हणजे आर्ट अँड क्राफ्ट ची आवड आहे त्याच्यामुळ मला तिला हेल्प करायलाही आवडते, आणि छान वाटत थोडं म्हणजे माइंड फ्रेश होतं या आर्ट अँड क्राफ्टच्या गोष्टी केल्या का. आणि कसं आर्ट अँड क्राफ्टच्या गोष्टी करायला आहे ना कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं म्हणजे पूर्ण फोकस करावं लागतं त्या गोष्टी वरती आणि जेव्हा पण अशा गोष्टींवरती फोकस करतो ना तर डोक्यातले जे काही टेन्शनस आहेत ना ते एकदम बाजूला होतात आणि. अ त्याच्यामध्ये काम करता करता त्या आर्ट अँड क्राफ्टचे काम करता करता एकदम. माइंड फ्रेश होऊन जातो छान वाटत आणि.
हम्म,
हे चांगलं आहे तुम्ही चांगली फिल्ड निवडलेली ही,
हा,
हम, अजून बाकी काय म्हणताय तुमच्या कॉलेज मध्ये.
की
चाललंय अजून काही फेस्टवाय आहे घरी.
आमचे फेशर्स आलेत. ती मागे लागले ते म्हणतात की, आम्हाला फ्रेशर्स हवे आहे म्हणून.
हम्म हम्म,
जेव्हा आम्ही फर्स्ट इयर ला होतो तेव्हा आमची फ्रेशर्स नव्हती झाली. मग आता आम्हाला थोडं हे होत की. आम्ही पण फ्रेशर्स होत. त सो आमच्यासाठी पण फ्रेशर्स व्हायला हवी होती.
म आता. तुम्ही पण त्यांच्यामध्ये जॉईन होऊन जायचं त्यांना फ्रेशर्स पार्टी द्यायची आणि तुम्ही सह ती पार्टी एन्जॉय करून घ्यायची.